बोला की जेवला काय नाही.
जेवण सध्या आता थोड्या वेळाने करणार
हा हा
तुमचं जेवण झालं?
नाही झालं अजून आम्ही भाकऱ्या काराय लागलोय. सध्या भाकरी करत आहे. अ मेथीची भाजी केल्या मी वांग्याची आमटी केल्या आणि म
आ
ज हलकं जेवण असावं म्हणून चपातीच्या आम्हांला काही सवय नाही आहे,
हं...
सकाळी आम्ही चपाती खातो, संध्याकाळी भाकरी खातो.
बर
आज उपास होता, आज उपपासाच काय खिचडी बनवलेली. नाहीतर इतर वेळेस वडे तेन बनवतो, शाबूचे वडे बनवतो मी. कोरड्या शाबूचे भिजत न घालता.
हू... ते कसं बनवता शाबू कोरड्या शाबूचे वडे?
शाबू, शाबू कच्चा मिक्सरला बारीक करून घ्यायची, भरडं -भरडं पीठ करून घ्यायचं,
आणि दोन बटाटू उकडत ठेवायची.
अं बटाटे उकडलेली त्यावर कोथिंबीर बारीक करून घ्यायची आणि त्याच्यात जराशी जीरेपुड घाल ते बारीक करून घ्यायचं, उकडलेल बटाट ज्या ॅ
त्यात मिरची आणि जिरे येन घालायचें नंतर ते पण सगळ एकजीव करून मळून घ्यायचं. पाणी अजिबात वापर करायचा नाही पाणी
त्याच्यात
चांगलं होत नाही ते तेव्हा तेलात फूटून जातय वडे. मग त्यात दोन घातलं की,
थोड्या वेळाने तेल एका कढईत गरम करायला ठेवायचं. तेल तापलं की चांगलं,
आणि रोल करते वेळी रोलला रज करायचं नाही. एकदम आता जाडलं करायचं, नाही तर तेलात पडलं की ते फुठून जातय. नंतर ते रोल करायचे, कटलेट सारखे रोल करायचे, आणि तळून
खायचं
सोपी रेसिपी आहे सगळ्यांनी ट्राय करून बघा. जरा स्लो सांगितला तर बरं होईल.
एवढ्या स्पीडनं सांगितल्यानंतर आम्हांला ती रेसिपी लक्षात कशी ठेवणार आम्ही?
हां जेवल्यावर..
हम्म तुम्ही आणि काय बनवता?
आणि काजूची भाजी आणि मेथीची भाजी.
कसले पराठे बनवता?
मेथीची आणि
ते कसं बनवता? अ मेथी पहिला पानं-पानं नीट करून घ्यायची, भाजी धुवायची, पानं पानं खुढून धूवून ठेवायची.
पानं जास्त प्रमाणात ठेवायचं.
मग एका, एका मिरची लसूण अ
पेस्ट करून घ्याय
ते ठेवायचं गव्हाचं पीठ घ्यायचं त्या
गव्हाचं पीठ आपण रोजासाठी पीठ घालायच त्यात थोडा आटा किंवा मैदा घातला तर चालतो
एका साईडला आणि मग भाजी खुडलेली धुवून ठेवलेली असती ती फोडणी घालायला घ्याय त्यात मिरच्या, जिरं, लसूण अ धन्याची पेस्ट असत ती घालायची फोडणीला फक्त पानं, पान घालायच ते थोडं कमी घालायचं आणि पाणी घालायचं नाही भाजीत जास्त कमी प्रमाणात पाणी घालयच
भाजी शिजवून घ्यायची थोड्या वेळानं भाजी उकटलेला बटाटू गार कर गार करून मग पूर्ण गार करायच उघडलेला बटाटू आणि मग त्याच भाजी स्मॅश करायची स्मॅश करून ते सगळं एकजीव करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यात वरून कोथिंबीर घालायची आणि ते सगळं झालं की मग ते एकत्र करून ठेवायच साइडला अ चपातीचे छोटी, छोटी ते दोन पुरीे, पुरी सारखं अस लाटून घेतील पोळ्या छोट्या, छोट्या दोन एका पोळीवर ते स्मॅश केलेलं असते ते सगळं मिश्रण ते घालायचं छोट्या पोळीवर आणि दुसरी पोळी वर मिटवायची त्याच्या वर ठेवायचे बरोबर आणि ते पूर्ण सगळं आत मॅश केलेलं ते सगळं पूर्ण थापून घ्यायचं त्यात वर एक पोळी ठेवायची आणि पीठ लावून मग भाजा
बर
आणि भाजायचं आणि तेल लावून मग चपातीच चपाती कसं भाजतो तसं भाजायच आणि ते सॉस किंवा पुदिनेच्या चटणी सोबत खालं तरी पण चालते पराठा छानच लागतो
बर आणि तुझ्या आपण काय काय सां खू आ आम्ही हे डोश्याच सांबर बनवतो, मिसळ बनवतो
अ उडीद वड्याची, उडीद वड्याची रेसिपी सांगता काय जरा
उडीदवड्याची रेसिपी उडीदवड्याच सुरुवातीला उडदाची डाळ भिजवून घ्यायची
हां
कमीत कमी एक तास तरी उडदाची डाळ भिजली पाहिजे
हा
भिजत घालता वेळी ती उडदााची डाळ कमीत कमी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची
हा
धुवन घेतल्यानंतर एक तासाभरात डाळ ती भिजली जाते
हा
भिजल्यानंतर न ती डाळ ग्राइंडर मध्ये, टाकून ग्राइंडिंग करून घेणे.
हा
आपल्याला ज्या पद्धतीने पीठ पाहिजे असल त्या पद्धतीनं, उडदाच्या डाळीचं मिश्रण बारीक करून घेणे.
हा
जेणेकरून आपल्याला वडा तो हम कुसखुशीत राह, झाला पाहिजे.
हा
या पद्धतीने ते डाळ बारीक करून ग्राइंडरला घेने.
हा
ग्राइंडरला किंवा मिक्सरला जरी करून घेतला आपण तरी चालतं.
हा आता गहू
दोनही चालतंय एक मिक्सरला चालतंय ग्रांडरला चालते.
ग्राइंडर बाबाच्या
हम्म घरू
मग बोला
पीठ एका पा ड-डब्यामध्ये काढून घ्यायचं ते ग्राइंडिंग केलेलं. त्यामध्ये तुम्ही, हिरवी मिरची
हा
कडीपत्ता
हा
आलं
हा
बारीक चिरून टाकायचं.
हा
त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जिरं.
हा
धन
हा
हिंग पावडर थोडीशी, चवीनुसार मीठ.
हा
ते त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं.
हा खोबरं पण घालायचं ना ग चिरून.
खोबरं खोबऱ्याचा कीस घातला तरी चालतो नाय घातला तरी चालतो.
हे चिरून झालात की, अ आ आ आ.
नाय नाय मोठं काप नसतं त्यारामध्ये.
हा
घातलं तरी चालत त्याला काय आपण घरगुती करायचं असल्यामुळे आपल्याकड काय ते कीसून घेतलं तरी चालतंय नाय घातलं नाय घातलं तरी चालतंय.
हा हा
ते एक एकत्र मिक्स करून घ्यायचं. एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापवलेलं आहे सध्या
हा
त्यामध्ये आपण थोडं पाणी घ्यायचं
हम
पाणी घेतल्यानंतर पाण्यामध्ये हात घालून ते परत वडा आपण त्यामध्ये सोडून द्यायचं
हा आणि आणि घरात मग तुम्ही हॉटेलमध्ये काय साचा वापरता काय ओला ओला हात करून तस सोडत
ओ ओला हात करून मग सोडतो साचा आपण वापरत नाही त्याच आपण ट्रायल घ्यायची आपल्याला सोडता येतय काय बघायचं आपण नाही तर मग आपण अ चहाची गाळणी असते त्यावर ते पीठ ठेवायचं त्याला थोडस होल होल टाकायच आणि तेलामध्ये सोडून द्यायचं
ह
किंवा साच्या असतोयच त्या साच्याच्या पद् साच्यान पण जरी आपण घरी सोडलं तरी चालतय
हा हा आणि चटणी चटणी कशी बनवता खोबऱ्याची चटणी
खोबऱ्याची चटणी खोबऱ्याच्या चटणीला खोबरं फुटाने डाळ हिरवी मिर्ची कोथंबीर
हा
त्यानंतर थोडं आलं लसूण
हा
हे एक मिक्सरला आपण बारीक करून घ्यायच त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता घातला तरी चालतय कोथमीर घातला तरी चालतय ते एक जीव करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतल्यानंतर न आपण त्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं
हा
भांड्यामध्ये घातला त्यामध्ये थोडं आपण पाणी टाकायचं
हा हा
घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार थोडी मीठ टाकायचं थोडी थोडी साखर टाकायची
हा
साखर टाकल्यानंतर ते पूर्ण आणि परत हालून घ्यायचं हालवून घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये अ त्या चटणीला थोडा तडका मारायचा
त्याला अव पोहेची हिरवी मिरची घालायची ची कि लाल बेळ लाल मिर्ची घालायची
चटणीला हिरवी मिरची घालायची
हा हा
तडका देताना आपण लाल मिरची वापरतो त्याला
हा हा
तडका मारताना थोडं तेल घ्यायचं
हा
त्यामध्ये मोहरी फोडायची तडका मारताना
हां
थोडं जिरं टाकायच बेडगी मिरची असते बेडगी मिरचीचे थोडे तुकडे टाकायचे करीपत्ता थोडा टाकायचा
हम्म
त्याला पूर्ण तडका मारून घ्यायचा
हा
आणि ते तेल त्या चटणीमध्ये टाकायच
हां हं
चटणीमध्ये टाकल्यानंतर त्याला परत तडका बसतो
हां
परत ते हलवायच
हम्म
हलवल्यानंतर न तुम्ही ती चटणी तुमच्या उडीद वड्यासोबत बटाटे वड्यासोबत किंवा भज्यासोबत ती चटणी परत चालते खायला
हा हा जेवलाय का नाही जेवला की नाही
आता जेवणार आहे थोड्या वेळ ना
हा हां चालते ठेऊ का नाही अजून आत्ता जेवणार आहे मी
बर जेवणामध्ये काय स्पेशल जेवणामध्ये काय स्पेशल असत का तुमच्या
मेथीची भाजी आणि भाकरी आहे आज काय स्पेशल नाही आहे ज्या दिवशी स्पेशल असते त्या दिवशी त्या त्या बोलवतो जेवायला
बरं ठीक
सहकुटुंब सहपरिवार या जेवायला
बर बर
हम् आभारी आहे ठेवा
धन्यवाद
रूद्या ये मार खाईल